हॅलो हा
चालेल मग.
काय नाही बसले बघ.
आवरलं.
होय आवरलं. तुझं काय चाललंय हा. बाहेर काय नाही. हम् हम ह किती ते किती असते क्लास.
दहा ते बारा असतोय. आम्ही साडे अकरा पर्यंत करतो.
हा हा हा बस स्टॉप लगेच जाय वाटतं क्लास पाशी
हा असं म्हणजे स्टँड कडन बस येत तुं आणि आम्ही असं पण मधून जायच असतो कणी थांबा म्हटले तर थांबवता.
हा हा हा.
इथूनी जरा गर्दी असते उभं राहून यायला लागते ग.
हा हा.
कॉल करणार होतो पण मगशी उभारलेलो म्हणून जाऊ दे म्हटलं घरात गेल्यावर करायच.
हा मी पण कपडे धुवत होतो. म्हंटल मग आता राहू दे नंतर च.
ण केलेली. सोड मी क्लासमध्ये होेतो आणि क्लासमध्ये बोलू देत नाही ग कॅमेरा आहेत कावतात.
होय आपण क्लास ळा जातोय आणि कसं फोन वर बोलायचं. हम्म बस मधले तेन चालते सोड
हा हा होय.
तुझं किती झाले म्हटलं कॉल.
तुलाच केलोय बाकी कणाला करायच.
कर म्हणलेलं की मयुरीला, पलीला कर, छक
हा तिला केलेलो तिला नेटवर्क नव्हतं.
त्या पल्लीला काय करू नको ते नेटवर्क नसते झिरो सेकंदावर कट होते फोन
बोलवा गेलाय तिकडे.
हा म माझ कस तिच्यामुळे तर नाही. आठ नऊ कॉल वाया गेल्या तिच्यामुळे झिरो एंदावरच कट झाली तिला लावायचा नाही मी तेव्हा पासून
होय.
हम्म.
जेऊन आवरायचं असत. आणि आता तर म्हणलं तर पप्पा दिवस भर नाही.
होय का उपरीला आलात.
होय उपरीला. नी अंतर पाहिजे ना.
होय ते पण आहे. फोन करून आधी विचारायचं आणि मगच
हा कराय पाहिजे बर.
हम्म.
एवढं कॉल कुणा कुणाल केली.
तुम्हालाच की सगळ्यासनी?
असत अस इंडस नाही काढायचा.
नाय अजून.
सांगा पाहिजे का मी जरा सांग
आत्याचा फोन बंद पडलाय ग मम्मीचा फोन लागाय तर प्रॉब्लेम परवा हनी सांगितलंत की.
काय म्हणलं काळतो म्हणला का नाही म?
नाही तिला चेष्टा वाटल तिरी म्हंटले तुम्हाला एक कार्या ॲप ओपन करून देतो वैष्णव तुम्ही आणि ती बोला फोनवर, फोनवर पण बोलायच होते आणि पैसे पण कमवतेस.
तर ह्या ह दोघेच नाही तर पैसे मिळतील असं नाही
ह..
बिगले काढाय जाणार आहे तेवढंच मग पाच कॉल होतील.
होय ती बोलू शक संध्याकाळी बोलू शकते अस?
अग तिला दोन मिनट व्हिडीओ बघीतले कि दोनमिनट ठेवतो, ठेवतो कारतो ती दहा मिनटं काय बोलत काय माहीती.
होय तेच की संध्याकाळी असते की नाही तेव्हा करून न्यायचं रुम वर.
ती म्हणते मला वैताग येतोय ते असल काय सांगु नको मला.
आणि मला राहुदे स. आसा काळजला हे.
विरा गेला.
विरा येईला. निवांत कवाच कराय मी... स्कूलला कधी नाष्टा, बिष्टा काही करतेस की नाही?
ह ग आप क
कवा आता शिकाय? हम्म, हम्म नाही पोरी, पोरी नाष्टा देन काही करत नाहीस काय तेथून.
तरी पण जाते. रोज नाही.
हम्म कधी तरिच ग करायचंय.
बस म्हणजे टाईम टू टाईम लागतात ना. तर कधी तर चुकून लागत नाही. मग एक, बाराच्या नंतर एक वेळा आली कि दिपला लागत मग तेवढा जर अस वेळ झाला की जाता.
हा हा. बसचाच प्रॉब्लेम आहे बसच्या टायमिंगवर सगळं करायला लागते. हम्म. निफानी तुम कॉलेज बशी काय फेमस आहे?
प कॉलेजला. आमच कॉलेज तिथे आता स्टँड पासून तरी..
तस नाही. नाष्टा सेंटर म्हणजे आता तुम्हाला नाष्टा करायचा असेल तर असं काय फेमस आहे तिथं.
असं नाही कॅन्टीन खाय तर बाहेर तुन असं काय नाहीय.
नाही हाय गि.
हा म्हणजे कॉलेज एकदम सात आहे ग.
हा हा हा हा!
कॉलेज मध्ये कॅनटीन जवढंच आहे, जरा, जरा फुड आलं ति अंकलचा वडा, म्हणून फेकहाये.
हा हा हा हा!
छान असतय, आता सईकड प्राईज वाटतात.
होय, होय!
पण तोकण्याच पाच तास घेतले
तरी पण.
हा तरीपन त्यातचं रस, पुदिना चटणी? आणि सॉस आणि मिरच्या असत्यात. आणि तळलेलं तुमच्या सगळ भुकना असतो.
हा हा!
हे पण तेनी का
होय मग काय भारी, पंधरा रुपयला काये वीस रुपयाला झालायेत. तो वडा.
जरा मोठ पण नस ग जरा लहान अस
हं!
खरंच छान लागत ना आणिं आधी बसून येत त
हं हं हं हं!
सगळे तिकडं.
एस एसी कॉलेज पशी होता ला
काय म्हणे.
कॉलेज, एसी कॉलेज च्या इथं पण तसा होता की.
हा हा अग आहे एसी कॉलेजच्या बाहेर कसं होतं, मग असं जास्त. गाडी तस काय माहिती तर.
होय!
आताय कॉलेज.
हूं!
पण स्टॅड वरन लई चालत जायाल लागत.
होय आता येत्या मं. म त्या रूट ला जाणारी दुसरी बस पकडलीत चालत नाही?
अग तो रूट नाही म्हणजे? स्टँड वरून आता, हा स्टँडवर उतरायचं तीथून तिथून आता शेतात शेताच्या बाहेर
हा!
आता ये जस दंगा ते नाही ग शांत आहे.
हा!
गल्लीतून जा गल्ली गल्लीतून जाव लागते मग त कुठं काय बस देन जात
हाहाहा!
ह पूरा नाहीले
तेच माझे पुराना लगेच काय पाऊस तर पडू दे की.
पाणी सोडल, हि आणि मधि पण पूर आलेलं असत रोडला जरा यायला. त्याशिवाय ना जरा राहिलेल. घर कती ऊन पडलं, आता आणि पाणी केवढं आलंय.
वरती कोकनात पाऊसच.
हा पाणी पोव कला
गेलंत कंपनीत.
ह
दोन्हीच कॉलेज दिवसभर असते काय
त्यां
गणचवाले दिवसभर असते काय म्हण
नऊ तेे चार
होय हा हा हा हाजेवाजेवा नाहीय
साज ना सजम माेत
हम्म हा नंतर जेवतो नंतर जेवणार आहे
जाायडोर ह काय
हे डायट कराले वजनले वाढले
खरंच
खरंच तर
सकाळच नाही वाय माझा कमी होत
सकाळ सकाळी याचं काय सांगू नको
अ तुपपाणी काातेते प
ह हम्
दुपारी खूप येत्या वयांग पण जायचं तेवढं फिऊून येतं वजन पण कमी होते
हम् चालते की तसं करेन हो ना
पास ये ना कथुला
आवाज बसता यालाय आता कटू आलाय तुझ आवाज मध्ये मध
अ नाही पणी अस परसनली ल अस दणार
हा
जानव
हा हा हा हा हा हाजयजय वालो
तल ते गेेत देशो का
नाही जाणार नाही कोते ठीक आहे
हा हा